व
हा बोल कि..
काय करायलस जेवण वगैरे झालं का. जेवण झालं का.
आता झाला.
बर बर काय केली नाश्त्याला.
अ भात खाल्ला सकाळी गरम करून. रात्रीचा होता भात. आणि ते माझे रूममेट आहे ना तिन करून गेले चपाती भाजी दुपारी ते खाते. ह
हा हा हा
एक साथच करायला दोघी. कधी ती कर. ते कधी मी करते.
हम्म हम् ठीक आहे ठीक आहे.
तुझं झालं का नाश्ता.
कर नाष्टा झालं जेवण झालं.
हम्मम् गावाकडेच. सगळं घाईघाईत का असेना पण टाईम वर होतं.
हा डॉक्टर होते.
हम्म
काय कपडे धुले सगळं पडलीत खाली.
मी पण धुले माझे दोन तीन दिवसाचे होते. ते पाऊस होता म्हण धुतला नाही आज देऊन टाक. ते.
हम्म,.
ठेवते मग नंतर करते फोन. कर आराम करा ते.
हम्.